हॅलो
हां बोला की
हा हॅलो अ चहा तेन झाला
हा चहा नाही बघा अजून तुम्ही घेतला चहा
अ चहा आमचं नाही अहं पाच साडेपाच वाजता तर कॉपीच करून घेतो हा मी चहाच घेत नाही मुळात ह ह
अ बरं आज आपण संगणक या विषयवर बोलूया कम्प्युटरवर
हा हा चालतय की
हा चालतय
चालतय मला पण ऐकायला बरं वाटेल कारण मला म्हणजे त्याच्या म्हणजे आम च कसं जास्त म्हणजे कॉलेज वगैरे नाही झालं नाही
हा हा हा
हा तर निदान ऐकून माहिती तर मिळेल
कमप्युटरवर आपण कम्प्युटरवर संगणक म्हणजे कम्प्युटर आज का आता आजकाल बघा सगळं काही सगळं असं कम्प्युटरवरती आधारित झालंय सगळं काय असेल ते सगळे ऑनलाइन कम्प्युटर म्हणा किंवा इंटरनेटवरती सगळं म आपण जे आता मोबाईल वापरतो ते सुद्धा इंटरनेट व सगळं आहे बघा त्यामुळं मोबाईलला आधी रि चार्ज करावा लागतो इंटरनेटला आपण आपल्याला पैसे द्यावे लागतात आणि मग आपण सगळं बोलू शकतो करू शकतो काय बघायचं असलं मोबाईलमध्ये ते सगळं करू शकतो आपण तर याचे तोटे पण भरपूर आहेत आणि फायदे सुद्धा भरपूर आहेत बघा कम्प्युटरचे आपण हो हो. आपल्याला मिळालेल्या अ वस्तू आपण फायदा कितपत करून घ्यायचा आणि आपण तोटा कितपत करून घ्यायचा या आपल्यावरच असतं बर.
आ.
इंटरनेटचा वापर आपण अर्थात म्हणजे कम्प्युटरमध्ये काय असतं. होय होय, होय होय होय होय. कम्प्युटरमध्ये आपण काय-काय करू शकतो सगळं आपण करू शकतो आता सगळंच कम्प्युटरवर असो आपण साधा बँकेत गेलो तरी सुद्धा आपण आपल्याला सगळं ऑनलाईन माहिती हे करून घेतात बघा सगळे आपल्या मोबाईलला लिंक करून घेतात आपण होय-होय जर आप हम् बँकेत खातं काढावे झालं तरी पण आपल्याला ऑनलाईन सगळं आपलं हे करून करावं लागतं आपलं सगळं क्लिअर होय कागद सगळी क्लिअर असावे लागतात एकूण काय सगळं सोपं झालं आहे म मोबाईलमुळं आणि इंटरनेटमुं सगळं सोपं झालं आहे आपल्या.
सोपं झालय.
होय होय. आता आपण घरात बसून इंटरनेटमुळं कुठल्या पण जगातल्या ह्या टोकातल्या आहे ते व व्यक्तीबरोबर आपण त्या टोकातल्या व्यक्तीबरोबर बोलू शकतोय घरात बसून. होय होय ‌.
फायदे जसे आहेत तसे तोटे पण आहेत पण आपण त्यांचा फायद्याचा आपण फायदा प‌ऊन घ्यायला पाहिजे हे मात्र खरंय आपण नंतर काय कसं तर कस वाप करायच किंवा काहीतरी बघत बसायचं जे नको आहे ते बघत बसायचं. जे माहिती नाही ते आपण त्याचा आपण माहिती घेऊन त्यातन आणि काहीतरी ज्ञान आपण हे करून हम् आपल्याच फायद्याचं आपण काहीतरी बगू शकतो, करू शकतो. होय होय.
आणि सगळं म्हणजे कसं कुठ बाहेर जायचं असल कुठ-कुठला जरी असं बोलायचं असल त्याच्यामुळं व्हिडिओ कॉल येत तेन, हे नेट इंटरनेट मुळच ते हे सगळं शक्य झालेलं आहे, आणि आता हा.
तून आपण कुठं पण आता ह आपल्याला ह्या या ठिकाणी आता मुंबईतला आपण फोन लावायचे, दिल्लीत फोन लावायचे काय पण दुसऱ्या कुठला तर देशात फोन लावायचा होय होय होय.
करू शक
होय होय दुसऱ्या मोबाईललावर पण व्हिडिओ कॉलद्वारे आपण तिथलं सगळं आपण बघू शकतो. किंवा काय सगळं लाईव आपण बघू शकतो हे सगळं इ टरनेट म्हणून आपल्याला शक्य झाले.
होय.
होय होय.
त्यामुळं आता भरपूर असं म्हणजे इंटरनेट मुळ म्हणजे इतकं पोहोचलंय की काय अस म्हणजे एकएकांना समज नाही. देख नाही अस आपण काय करू म्हणजे कस एवढ हे सगळ होतय हे अस देखील कर त कळत नाहीये. एवढ हे सगळ पुढ गेलेल आहे.
जग सगळ जोडल गेले एकमेकांशी होय. हो त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे.
हां
त्याचे फायदे भरपूर आहेत. त्यांना माहिती म्हणाव वेगवेगळ्या प्रकार अशी माहिती आपण मिळवू शकतो. आता रेसिपीज बघा घ्या. मोबाईलवर कुठली पण मेसेज रेसिपी अस नुसत टाईप केले की सगळ्या रेसिपीज यायला चालू होतात. टाईप केले की सगळ्या रीलस यायला चालू होतात आपण. टाईप केल नुसत की आपल्याला जी माहिती हवीये ती सगळी आपण घेऊ शकतो मग आपण ते मग इंटरनेटचा वापर रिल्स बघण्यात किंवा काहीतरीच वेगळ. पिक्चर वगैरे बघण्यात अस नाही घालवायला पाहिजे आपण. आपण त्या नेटचे पैसे दिलेलो असतो. आपण आधी नेट पैसे दिल्याशिवाय आपल्याला नेट पॅक मारता येतो का बघा, आधी पैसे नि मग आपल्याला नेट मिळत होय, होय, चांगलाच आपण होय, होय, होय. होय, होय माहितीये म्हणा आपण मोबाईलवर आपल्याला नाही आता समजा आपल्याला पुस्तक नाही कुठली मिळाली. आपण मोबाईल वरती टाईप करून ती पुस्तक आपण वाचू शकतो सगळ. होय, काय पाहिजे असेल माहिती आपल्याला कशाविषयी हे अज्ञान असेल होय, होय सर्च करून आपल्याला ते रोगा विषयी म्हणा किंवा काय कुठल्या तरी वस्तू विषयी. आपल्याला माहिती नाही किंवा आपल्याला काय वापरायच एखादी वस्तू आपल्याला वापरायची. ती कशी वापरायची हे सुद्धा आपण मोबाईलवर बघू शकतो. मोबाईलवरती सगळ आपल्याला दाखवलेल असत त्यामुळ सगळ सोप पण सोयीस्करित्या मोबाईलवर येत असताना कशाला आपण रिल्स बघण्यात आणि काय काहीतरी बघण्यात उगच वेळ घालवायचा.
होय वेळ घालवायचा.
होय नाहीतर आप आपला वेळ अमूल्य असतोय. आपण काय करतो, हे आपल्याला कळत नसतो. रील्स बघाय एकदा आपण बघाय चालू केल की एक झाल की एक. एक एक झाले की एक, एक झाले की एक, होय होय.
त्याच्यापेक्षा आपण त्याच्याकड दुर्लक्ष करून जे महत्त्वाच आहे ते त्यातल घेतल तरी चांगली गोष्ट आहे.
टी व्ही बघत होतो. याच्या आधी कस टी व्ही बघत होत, टी व्हीवर त्याच त्याच मालिका किंवा तेच चॅनल लावल्यावर तेच येणार सगळ. तस नाही आता मोबाईलवर आपण जे पाहू शकतोय जे आपल्याला पाहिजे ते, आपण बघू शकतोय.
हां
मग आपण म्हणूनच आपण चांगल्या आपल्या फायद्यासाठी. आपल्याला एखादी रेसिपी येत नाही म्हणा, ती टाईप करून आपण काढून बघून. करू शकतोय आपल्याला जे येत नाही ते आपण माहिती घेऊन आपण त्याचा उपयोग करू शकतोय.
होय होय
उगच विनाकारण काहीतरी बघून आपण नाही ते आपण पैशाचा आपल्याच पैशाचा दुरुपयोग होत असतोय. का तर नेटपॅग आपण मारलेलो असतो. दुसऱ्या कोणाचे पैसे खर्च होत नाही. आपल्याच खिशातले पैसे खर्च होत असतात.
खिशातले पैसे खर्च होतात आणि आपणच स्वतःच टाईम. पण वेस्ट घालवतो आणि परत कस आपलं वेळ वाया जातय परत काम पेंडिंग राहतात. पण आणि ते डोक्यात ते बसून ते आपली म्हणजे विचार शक्ती ती पण बंद म्हणजे, काम देत नाही आपल्याला म्हणजे जे चांगलं करायचं ते होत नाही. ह्याच्याच भोवती लागावं असं वाटत. नाही ते,
ते आपण आपण आपल्या ह्याला सवय लावून घ्यायला पाहिजे. मेंदूला आपल्या आपण सवय लावून घ्यायला पाहिजे. हो बाबा आज आप पण झोपताना, रात्री झोपताना, आज आपण मोबाईल बघायचं नाही. एखादं पुस्तक वाचून झोपायचं, एखाद्या पुस्तकातलं एखादं पान वाचून झोपायचं बघा तुम्ही आज मोबाईल न बघता पुस्तकं एखादं वाचून.
अनुभव येतय अनुभव येतय वाचन राहतय पाठां तर आपल्या तोंडात म्हणजे त्याचं वाचनाचं वळण तोंडाला पण लागते नाही आणि एकदमच अचानकच वाचायचं आलं तर पण ते माणसाला म्हणजे अडकळत जाते ह्याच्यासाठी वाचन पण गरजेचं आहे कारण माणसं आता नुसता मोब मोबाईल मोबाईल म्हणतात आणितसं करून पण चालत नाहीवाचन हे महत त्वाचच आहे आणि ते वाचायलाच लाग पाहिजे
वाचनामुळे माणूस समृद्ध होतो
समृद्ध होतय आणि सगळ समजतं न कसं बोलायचं कसं करायचं
हो आणि कसं होतंय आ मोबाईलच्या स्क्रीनमुळं कधी डोळे पण खराब होतात
खराब होतात हो जेणेकरून धोका धो का पण भरपूर आहे आणि फायदे पण भरपूर आहे नाही पण माणसाला हे समजायला पाहिजे म्हणजे हा केवढं बघायचं त्यातलं किती चांगलं घ्यायचं आणि किती घ्यायचं नाही हे कळायला
होय होय आणि आ तुम्हाला एक सांगू हे सगळ्या मोबाईल हेपेक्षा नाही आपण कुटुंबाला आपल्याला वेळ दिला आपल्या कुटुंबाला रात्री हो सगळ्यात महत्त्वाचं ते
हो आणि ह्या ह्याच्यामुळे ह्या मो मोबाईलमुळे एकमेकाला संपर्क किंवा बोलणे देखील बंद झालेला आहे
हो तेच की आता घरात हो आता आपण कुठल्या पण घरी जायचं बघा मुलांच्या हातात मी मोबाईल घेऊन बसलेला असतो समोर टीव्ही चालू असतो मुलं सगळे मोबाईल घेऊन बसले जातात आईचा एक जण घेऊन बसतो बाबाचा
एक जण घेऊन बसतो मग त्यांनी कस आई कामात राहतेय बाबा त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात असतात आणि ते सगळ म्हणजे चार जण असले की चार जण चारीकडे होते तात त्यामुळे कस बोलण बसण हे बो संवाद करण हे महत्त्वा
संवाद हां मुळात संवादच राहिला नाही आणि संवाद नसल्यामुळ एकमेकांच्या विषयी काळजी म्हणा एकमेकांच्या विषयी अस
पहिला कस अस हे होत वाटत होत की बाबा हा अस म्हणजे एक अनुभव सांगतो आम्ही कस पहिला एकत्र कुटुंब होत आमच म्हणजे जेणेकरून पंचवीस लोकांच कुटुंब होत.
होय हां हां
म्हणजे सासू सासूची सासू आणि त्यांच्या जावा म्हणजे अस एका वाड्यातच आम्ही राहत होतो. म्हणजे एकच बाथरूम अं धोळीला बिगोळीला सगळ एकाच ह्याचात एकमेकाला पाठीमाग नंबर त्यांच झाल की की आपल अस सगळ होत होत मग सगळी जण आम्ही कस बसल की बोलत एका ठिकाणी कोणतर बसलय एका अस ह्याच्यात म्हणजे रूम मध्ये तर सगळी गोळा होऊन येणार तिथ. सगळी जण म्हणजे ते बोलण ऐकायच ते आपल बोलायच त्यांच ऐकायच अस होत होत. आणि त्याच्यानंतर जेवायला किंवा एक कायतर एक पदार्थ केल. तर ते आवर्जून म्हणजे कस ते एका वाड्यातच आमच कस तीन कुटुंब होत. ती कुटुंबांच आमच सगळ एकत्र संवाद एकत्र सगळ जेवण जेवण ते आता हे तुम्ही काय केला, आम्ही काय केला, अस सगळ संपर्कात राहून म्हणजे बोलण जास्त होत जास्त. त्याच्यामुळ आणि मग ते आम्ही बसल तरी पण एखाद्या वेळा जेवायला दुपारी. अ आम्हीच बोलत होतो ना म्हणजे अ बोलवायच. मग एकत्र बसून जेऊया म्हणायच आता कस आता पटन आवरायच पटकन खायच आणि पटकन ठेवायच होतय. ते एकत्र कुटुंबाच तर पण भरपूर फायदे आहेत कारण त्यामुळे संवाद जास्त होतो.
काय सपडली
हां तेच आणि काय?
काय नाही म निवांत चालतय करते परत.
बर बर चालेल.
लगेच लावताय?
कॉलेज हम्म हम्म